ठेव. एकदम काय पण होते.
रिल्स रिल्स बघायच्या नाही ते झाल त तस एकदा दोनदा कट. दहा मिनिटं. नाही होते कट चालूच राहते. म ते दुकान बंद तरी का?
त सगळ्यांची सल्लं तू सगळ्यांच म्ह
कट होत नाही. बटनाचा एक प्रॉब्लेम झालाय दाबून धरल्यागत होतोय. पणे जात वर्षांनी किती सगळं नुकसान केलेलं. तेवढंच शंभर रुपये. द दिवसापून चालय मॅसेज आ त्या पोरी वटप मला वेळ नाही बघायला. ते मी व्हाट्सअप ला बघत पण नाही हे बघ सकाळी उठलो की ह्याच्यात फोन नसतोच हातात नेट चालू नसतंय एखादा फोन पण नाय धांदल नुसती. मग मी याच्यात कळी पण नसते घालत म्हणजे मम्मी घालते काय राहिलं तर बघ म्हणते तसेच जात विचार सकाबार धांदल किती असतेला. ते झालं तिथं जायचं बॅग व जाऊ ते स्लॅब मध नायची र दुसरा मध्ये पडत गाडी लावायची लॉक करायचीच्यामध्ये जर ठेवायचं चालत मग हच्या जायचां. क्लास ला जायच चालू झालेला तो बसायच बसल्या मग तिथनं मग साडे बाराला एकदा पाच मिनटच ब्रेक देत बाथरूमला त्या बारा ते पावणे एक पर्यंत क्लास. न पाहुणे एकलास सोडत्यात. पावन एकला सोडलं की बराभरार रूम वर जायाच भराभरा रूम वर जायच अ वर्तडालान वयताात गेलो की तो हात मोबाईल नट चालू करायचा डायरेक्ट फेसबुक वर दोनच मालिक असतात नो का. ते बघत जेव्हा जेव्हा तजून होत या झालं जेवून होते ती एक पंधरा मिनिटं तर लागतात बसायच एक दहा मिनट मोबाईल
पावणे एक ला बेग असते किती गेल्यावर नऊ ला गेल्यावर नऊ ला गेलं पावणे पाच सलग नऊ ते बारा पर्यंत घेतो या कंटिन्यू बाराला ब्रेक देते पाच पाच मिनिटाचा मग जरा बाहेरनं होय बाहेर न जाऊन येतो या बाथरूम ऊन येते आणि आ यू पर्यंत नंबर बातम यू पर्यंत इकडे चार्ज झालेला असते गर्दी असते रे पोरींची मग नंतर बसायचं पाहुणे एकला ब्रेक देतो एक तासाचा पाहुणे दोन दोन बेचाळीस ला म्हणजे आम्ही इथे पोहोचायला लागते मग तिथन मग बराबरा जायचं बघ एक सात वाजताना ते एक दहा वाजे पण जेव होते पण मोबाईल ज एक सिरियल होत्या एक राहत दहा मिनिटात आणि एक सिरियल होत्या दहा मिनटात झालं की दीड दीड वाजता तिथनं मग निघतो या वढ दीडला निघल कि एक पाच मिनिट जाते मग तिथ रूम अ हॉलमध्ये जायला बसायचं काही लिखाण असेल तर करायचं नाहीतर मोबाईल ठेवलेला असतो डायरेक्ट पावणे दोन ला घेतला की तीन ला ब्रेक असते पाच मिनिटाचा
आमच्याइथे
तीन ते मग पाच पर्यंत पावणे पाच वाजता आता करेक्ट पाच वाजून पाच पंधरा मिनिटात सोडवतो पाच कटिंग चालू केला की तर दिवसभर वळवळते मशीन आहे का काय आम्ही तर जेवन येऊ पण जरा मोबाईलवररून टपलेलाच असते आल्यालाच असते म्हण जेवते का नसं घालते म्हण काय आणि पावणे दोन वाजता साडेतीनला सोडता एक पाच मिनिटाचा ब्रेक देतो या पाच मिनिटाचा ब्रेक साडेतीन वाजता झाला कि मग तिथन मग डायरेक्ट पाच वाजता सोडतोय पाचन डायरेक्ट डायरेक्ट ग्राउड वर्यायला भेटयं त डायरेट घेते गाड आणि ग्रांड व जाते फो पोराल तिथ न हजरी जर रोज हजरी घेत त साडेतीीनशे पोरांची कधी नावं घ्यायची ती मग आणि कोण नाही वाया आणल त्यांच्या चेक करतो या भट्टा का तस बडबडतेच गणित स्ट्रेक कुठलंण शिकवते आता स्ट कुठे घ्यालागली
हो
पोर खोडची वर बस सळवत लास्ट लास्ट पोर कंटाबाला पण क ते गण रिजनिंग च म्हणल्या बर आता उद्या पेपर गुरुवारचा जे शिकवलंय का नाही त्याच्यावर गुरुवारचा पेपर असतोय आणि ऑल ऑल म्हणजे ऑल विशन असतेी सगळं त्याच्यातपू
भर असते वाढ असेत ते्रव बसते आजल सगते
तिथलं ते ह पोरग येते का भक्ताच भक्ताच मममीीलाग तयारीश मिीटिंगली शल त मी
तो माणूस नंबर दिला हो सकाळी आलता मला म्हणतात
हम्म
असंचं गाठ पडलेली आहे
नंबर घेतला आणि मग त्याचं पण परर्ग आता दहावीस झालं वाटत ता काय बारावी झालीय ह मग आहेा तिथ वाटतं पोरग
अगनी फला
स्टॉप मध्ये एक कुठे कुठे जागा असतात. स्टाफ मध्ये सहा, आठ जागा असतात तर कसतात. अ आसाम रायफल असत्या बी, एस, एफ असते. सी, आर, पी, ए बसते एस, एस, पी, ए बसते या परत अ आणि हच्यात. आणि असं वेगळ्या निघत त्या जागा बी, एस, एफ, च्या सी, आर, पी, च्या वेगवेगळ्या निघत्या त्या जागा वेगळ्या. सेट्रल च. सि, आर, पी, एफ, एस, आर, पी, एफ ते वेगळ सेंट्रल आहे सेर बी, एफ सेंट्रल एस, आर, पी, एफ, राज महाराष्ट्र प्रत्येकातून जास्ते. स्टाफ मध्ये येत बी, एस, ए पण येत हो बी, एस, ए म स्टाफ मध्ये. मग ह मिलिटरी आर्मी भरती कुठली म्हणायचीच.
एस, आर, पी, ए, बी, एस, ए एस, एस, बी, ए आय, टी, बी, पी, टीए म्हणजे चित्तस आहे सगळे. अं खरंच टी, ए बघायच्या अस तर भरती पोरांनी द्याव. टी, ए, ची कसली असते ना जबराट चित्तनच तसं पो पोर पडणारे. असं दुरी लावलेले असतात बघ. त्या तेवढ्या नुसता आठशे, नऊशे पोरांची. असं अस सिलेक्ट करतात टी, ए, त पळत कसलं माहित आहे काय खर. ह येत नाही नाही रस्ता ग्राउंड वरती नि घेतात टी, ए, येला.
ह
फक्त ग्राउंड व ग्राउंड नसते लेखी नसते. लेखी नाही त्याला नाही खर ग्राउंड असते ग्राउंड ते. सोळाशे मीटर मारतात. खरं पण अस चित्त पळला क पळत टी, ए आर्मीवरली हार्ड. पुरी पण आमच्या सा त्यांच काय काय ग्रउंड असेल सोळाशे मीटर राऊंड. कसं ते आपल्याकच सोडत नाही लाईनी लाईनी ना. भरतीला पण सोडतात क नाही बी, एस, एफ ला पण असं लाईनी लाईन सोडतात खरं पण. एकाच ह्याला टीयला आणि अग्निवीरला स घोळका सोडतात.. त्यात फुड पास ये टायमिंग. म्हणतात बाबा टी, ए, ला पेपर नसत न तर. तस नाही टि, ए ला जागा पण का. कमी असतात कमी असत तिकड कोण आणि तिथं टि, ए असली आंग अस हलकी टिकत नाही. त्याला लई प फिट्ट लेटवाले कसले असतात म कट्टर टि, ए ला.
क लाग तेच
एक फकार जनावरच जनावर ते प्रत्येक भागावर हे झाले. नंतर ना काहीत वाटून देत असतील भाग त्यांना रिटायरमेंट मुळते. प्रत्येक भागा मध्ये त जे निघलेत काय ग. आसाम रायफल ते आसाम रायफल मध्ये जायचं बी, एस, स म्हटलं की पूर्ण. ह आता धनायदी झाल्यास त एस, आर, पी, एफ नाही तर मागच्या एस, आर, पी, एफ मध्ये झाली. सात सेकंद. ली ते पुण्याला ग्राउंड ला गेली होती का? सातक टाइमिंग सांगाला नाही. आणि आता हे वॉच घलून घेत नाही का गायणी करायला बघत न का. पोरं कस टायमिंग जास्त स पोरं स्लो घेत रें झालं. म जना जरा फर्स्ट पळ असते मग त्यांनाच पाहिजे तेवढे घेतल्या असते बला बी एस फ मध्ये झाले असते मागच्याला ते आर पी एफ मध्ये झाले असते व्हय दोन्ही पण वेळा पेपर क्लअर केलत. लई हुशार आहे बाबा. तू ग्राउंड मध्येच नाही धनी म्हणत्या शंभर मीटर पाडत ना बाई आता शंभर मीटर अंतरला आल तर धनी मी होतो मा धानी चा माझा नंबर आलता रनिंग ला तिघीजणी होतं धनी मध्ये होती. धनी कडेला होती मी इकडच्या कडेला मध्ये एक पोरगी होती आणि स्टार्ट केलं तू आजं त्यात मागण अरे त्याचा आवाज ऐकला नि वर न पळत तिथ पुढं क की नाही टाइमिंग चालू होतया. मी पळत पळत पुढं माझ्या जरा शी मागे ती पोरगी अन मागे तिच्या मागे धनी हा धनी म्हणते मी पळा लागले अनी ते इच तेज तिथं.
अहं.
बयामध्ये तेज बयामध्ये तेजा चिडक्या ग्राउंडला ऐकत नाही. तुझा आहे सोड. राम सांग जा तिज ले पाळाले येत नाही. तरी पण एवढं पण पळत होती बाई कसतरी म्हणजे सळक ते अजून म्हणते की दुखते कुडकत चट्टचे उठायले लागले काय
कट करू काय? दहा मिनिट सात